हॅलो.
हम्. बोला आता.
काय कराल्या.
काय नाही ही काय हिला, झोका देव राहिले.
हम्म हम्म.
हम्म. नेरायचं काय म्हणत होती.
अगं म्हटलं मम्मीला मागच्या वेळेस आले ना म्हटलं नेरे डोंगरावर जाऊ.
हं.
त्यात म्हणा जाऊ जाऊन, काय गेलो नाही हम्. आता जायचं तर, आता नेमक हे ये.
कधी.
काय. आज नाही उद्या गेलो, असतं नाय पण मग‌. आमच्या काही नाहीये. मग काही नाही गेलो तरी व्हेल. तर काय वेला मग लवकर जाऊन यायचं ना गं.
हां. मग काय?
हम्म. तेच तिला म्हटलं.
मग.
गेलं तरी होईना मगं.
हां.
मला दोनचार आग तिकडे गेल ते ना, आला म्हणल गेली तु म्ह जाऊन ना हम्. त्या उन्हाच्या घरीच ना, उन्हाचे निघालो होतो ना. कुठे जाता, आलं ना आं.
नाही तेजा, राव रक्षाबंधनच्या वेळेस.
हां आता व गेलंतो हिला, आतात काही गाडी बिडी.
मग.
तर नाही ते एखाद्याला नसल का, मशीन नको आता नंतर जाऊ.
नाही नाही नाही नाही, तवा कनच कामाला.
तेच ना मग आता लै भारी मी, फोटो पाहिले ना मी पोरींचे. इतक हिरव गार आणि, इतक मस्त झालं आहे आता.
हम्. अजुन तवा, आजून हिरवगार राहीलं.
हम्. तेव्हा लै गवत वाढल पण,
मग हिरवघार मध्ये, मस्त फोटो बिटो काढायला चांगलंय.
हम्म.
काय म्हणी पंढर पंढरपूरच्या वारी, मधी तीन बाया गेल्या.
कुठं. कुठे गेल्या.
पोराला झोका देऊन राहिले.
पंढरपूरच्या वारी कुठे गेल्या.
काय म्हणे, ट्रकन धडकावलं.
हां.
हम्म.
बाई गं. काय. पंढरपूरच्या वारी, तीन बायाला ट्रकने धडकावल. कसं? काय? कसं? काय? ग.
काय माहीत? मलाही नाही, माहिती अजून व्यवस्थित.
हे ही असं पाय वारीला जाऊन आणू.
बरं जाऊ देत तुमचं काय चाललंय अजून?
काही नाही ग.
मम्मी कधे
झाला. हॅलो.
हॅलो! !
काय? ग.
काय चाललं?
काय लाडू काय करती?
झोपली.
झोपली बी
हुं..
हां.
काय करू राहिली तांबाटी कशी काय?
चांगले आहे ना.
हम्म. हम्. हम्म. काकडी.
काकडी चांगली ड्रेचिंग केली, ना आता.
हम् हम औषध पाणी मारित का? जा व्यवस्थित तांबाट्याला.
मग.
काकडी ला.
हम्म..
हम्म तो गेल्यात कंपनीत.
हां.
हा हा.
भाऊला फोन नाही केला का? ग काय करू राहिली?
काय नाही एकाईला झोका देऊ राहिली.
हां हां . तामाट लावला का?
नाही. ना, लावायचं आहे गुरुवारी. रोप आणून छोट आहे, ना छोटच रोप लावायचं. म्हणजे? कसं? पटकन होत ना, ते जगत आहे ना.
हा. आम्ही नाही का? छोटच लावलं मस्त आलंय.
हम. लवकर गोडाळत गोंडाळत मस्त हिरवगार दिसत ना वावर. हम्म. त्याच मनाला लागलं. छोटाच लावायचा आम्हाला पण, हम्. टॉमेटो हा ना तिकडं पाऊस आहे का नाही?
हा काच पाऊस ऊन पडले कडक.
इकडं येले एकडं
नकोच यायला. पाच, सहा दिवस तरी न कोर्ड्यात दण उटून गेले का वारी?
त्या माम फोन येतो का? नाही त्या मामाचं.
आहं
मामा चा फोन येतो का? नाही ते.
आता, नाही आला आग एवढ्यात.
नाही का.
हम.
हम्म हम् हम्.. तुमची माणसं पुढे गेली.
कोणाचे.
तुमच्यात.
आहे ना.
हं हं. मिरच्या कशा काय?
मिरचे खराब झाले.
हा ना.
पावसानं खराब झाले.
तू तर म्हणे त्याला लय, मिरच्या लागल्या.
अगं मिरचा मस्त, लागल्या ते पाणी. तेच्यात गेल ना हे पावसाच, त्यांना लगेच वाळून गेले झालं.
हा ना.
हम्म. टाकू काढून आणि, देऊ टमाट्यात लावून.
फुल खराब झालं का, मग त्याचं.
हां. फुल नाही झाडच वाळय.
हा कां.
हम..
हम्म हम्म.. झाडं वाळून गेली पावसामुळं वाळले असतीला.
मग तेच ना ज्या आता झालं ना, त्याच्यात पाणी. तेच्यात बरं या आपण ते, धुतलं की पाणी तेच्यात घातलं. हम् हम्म.
तस नाही.
लाडू.
झोपली ना ती, तुम्ही येणार आहे का?
पाहूना आता.
हम्. आली का याव मंग, त्या ताईला भेटायला बंगल्यातला.
का बर गं.
त्याचं वालच ऑपरेशन केला काय?
वालचं केलं, का बरं.
ते पहिल्यांदा कराेयला होतं वाटत, मग ते ना, म्हणजे बंद झाल होत काय ते, मुलं राहत ते मग आता. परत ऑपरेशन केलं. हम्म.. आता घरी आणलं, परवाच्या तेरावाच्या दिवशी.
पैसे तर,
काय माहितीय आता किती लागले, आता परत ती ऑपरेशन झाल परत नंतर वायपास करायचं म्हण.
बायपासच ही करायचं.
अन्म अन्म, काय माहिती त्या म्हणत होत्या आपल्याला नाही माहिती पूर्ण.
आसल त्यांचं काही.
हम.. डॉक्टरांचं डॉक्टरांना माहिती राहतं ना गं. आपल्यासारखी आणायची.
हम्.
डॉक्टर आले, बरोबर माहिती राहतं. मग. हा शाळेला जाईल तो आता, त्याचे बुक आणयला गेले ते.
आं..
त्याचे बुक, आणायला गेले ते.
काय आणायला.
बुकं
बुक हां हां..
हम्म.
ते का बर‌ आणाय गेल, तो नाही आणणार का?
नाही पैशे भरावं लागतेन तिकडं.
हा हा हा.
हम्म ते गेले आता घ्यायला मंग तो येईल त्यांच्या बरोबरच निघून. दरबर पाच वाजले कमी शाळेतून येईल पाच वाजता.
हम्म हम्म.
हम्म ते गेले आता बुकचे पैसे भरायला.
हम्म
मी तेन सगळं .
हा हा.
हम्म. बाकी काय चाललं नाय.
का नय बिमुंग लावायचां आहे.
कुडे लावराय ली बी मी.
महाग हाय का ग टमाटाई?
बी
हाय ना.
हाय येनं
हम्म.
हम्म म
हायक पाठवीत होते पण ते गोटू लई तब्येत नरम.
हम्म.
हम्म आता
मलाही केला होता फोन म्हणे तुला शेर बर घेऊ देते म्हणे ते काय आहे पावसर भी द्यायला नाही बरोबर वाटत म्हणे.
हम्म.
मंग पावशेर देते म्हणे.
हम्म हम्म.
ते आम् य शर भर देते असं.
आई म्हणु का?
हम्म.
मग आता?
पण आता काय घ्यायलं कोणीच नाय आलं.
हम्म हम्म.
हम्म त्याच्यामुळं पाऊसही चालू होता.
टामेटेत लावायचं ना तुम्ही बी मंग.
हा ना गं मंग तेच ना पण म आता आमची माणसी लावून घेते का तांबाट्यात, बाग आता काहीच करून तांबाट्यात.
हम्म हम्म.
म त्याच्यामुळे जाते दिवाळीची वेळ सांतील.
असलं तिच्याता नाहीेत तारं.
हा.
मग करणार आहे.
हा उन्हाळ्यात लावायचं.
हम्म, सांग गेल्यावर सांग ऐकालोय.
हाय ना.
हम्म हम्म मग विकायला नाही मिळत का?
आज लोकं न ते पाडू
हो ना, हम्म, आंबे संपले काय?
काय? खारपाय किती झाले? हम्म? खारपाय किती झाले? कुठंय?
आंबे संपले काय?
लईभारी खारी. ठीक आहे, हम्म लईभारी खारी आहे अगं.
हा ना, फोटो काढून ठेव ना तिचा लईभारी येतोय.
हे आमच्या इथं हाय अग खारे मी ह्याच्यावर व्हिडिओ काढेत होता.
पाहिला पाहिलं मी तुमच्या इकडं आले तेव्हाच पाहिलं.
काय खार?
हम्म
खार व्होती तवा?
हा ते तुमचा बंगलाचा माग एक बंगलाय पाय.
हा हा.
तिकडं पाहिली होती, लईभारी होती.
ये ते मंदिरात ऐक ना.
हं?
थांब आता थोडा वेळ, ही खार पाहू दे आधी. मग तुझ्याशी बोलता बोलता मग मी तुला सांगते.
हो.
भारी अगं ती व्हय ना? मंदिर काय.
मस्त राहते खारी मला लई आवडते लईभारी राहतेत.
अगं लई भारी वनेदेव शभु पॅनतीची मम्मी कशी करू राहिली ती.
हम्म गुलमोहराच झाड हाय व्हय?
नाही ग इकड याच्यात आहे, आंबा खाऊ राहिली.
हा का? मला तर त्यांना बी खायला काय ग? असं आहे ना त्याच्या येऊन. हा आंबेच खातील ना त्या.